हॅलो.
हॅलो, नमस्ते ताई. येतोय आवाज? हॅलो.
हॅलो बोला, म्हटलं येतोय का आवाज,, हो बोला. हम्म. आणि तुम्ही काय काम करतात ताई? बी या लावायच काम करते, कायटर. पण म आयष आहे. गट बनवणे. गटांचे बँक लोन त्यांना आर एफ
हम्म.
आर एफ चा फॉर्म भरून वरूनच, तीस हजार येतं शासनाचा आर एफ.
हम्म.
तो मंजूर करून द्यायचा.
हम्म.
हो.
आणि कोणत्या महिलांसोबत काम करता तुम्ही,? म्हणजे गरीब, अति गरीब की श्रीमंत वगैरे वर्ग असंऽ असं काही आहे का तुमच्यामध्ये.?
अम् हम्म गरीब मुलांचं ना.
हम्म हम्म हम्म, महिला सक्षेमीकरणामध्ये, हम्म हम्म हम्म हम्म्म. हम्म हं, आणि किती लोकं काम करतात तुम्ही एकत्र?
नाही मी पाच इतकी आर्डर?
हो का.
हम्म.
आणि, काही म्हणजे व्यवसायासाठी लोन वगैरे देतात कि, काही योजनांचा लाभ वगैरे,
स कावड ना आणला.
हम्म हम्म हम्म.
लोन पण ओएसएफच असतं.
हम्म हम्म.
दुकानवर, त्याच्यानंतर ग्राम संंघातून सीआययप
हम्म,, तुम्ही तुमचं घर वगैरे सांभाळून हे काम करऽ तात,, तुम्हाला वेळ मिळतो?
हो.
की आवड.
आवड पण आहे, वेळ तर नाही मिळत, पण काढावा लागतो.
हम्म, मग तुमचा काही साईड बिझनेस आहे का?
हो, ब्लाऊज पण शिवते मी.
हो काय, तुमच्या मुलं मुली किती आहेत तुम्हाला.
एक मुलगा, एक मुलगी.
हो का ते काय करतात, स्कूल कॉलेजला जातात
हो, मुलगी एम फार्म करते.
हम्म- हम्म.
मूलगा एम बी. ए.
आणि तुमचे मिस्टर जॉब वगैरे करतात का मग.
नाही, अम्ब्युलन्स आहे आमची आणि
हम्म- हम्म- हम्म. अरे वा, हम्म- हम्म- हम्म बाकी तुम्हाला आवडी काय असत आहेत तुमच्या. काय आवडतं करायला.
काय नाही, समाजसेवाच जास्त.
हो ना, हम- हम-हम्. म्हणजे, महिला सशक्तीकरणाचं काम करते. त्यात तुम्ही हाय का. हम- हम- हम छान काम आहे ताई तुमचं.
तुम्ही काय करता.
मी पण जॉब करते.
हम्-हम्.
उमेगा अभियानात म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत मी प्रभाग कृषी व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे, पंचायत समिती येथे. त्याच्या अंडर माझ्याकडे पंधरा गाव आहेत. मी अ स्वतः सेंद्रिय शेती वरती काम करते. आणि त्याच्यानंतर ना मास्टर ट्रेनर अ स्टेट लाइज मास्टर ट्रेनर आहे. म्हणजे ज्या काही गर्वमेंटच्या योजना वगैरे येतात, त्या शेतकऱ्यांपर्यंत प्रॉपर पोहोचवण त्या करून घेण त्यांच लाभ देण. त्याच्यानंतर नैसर्गिक शेती, सेंद्रय शेती मग शेतकऱ्यांना आता कसं असतं, जास्त पीक यायला पाहिजे, किंवा उत्पन्न वाढवायला पाहिजे. मग कसा रासायनिक खतांचा किंवा संकरित सुधारित वाणांचा वापर करतात. ते बरोबर आहे.
हा- हा.
त्याच्याने काय होतं, जरी उत्पन्न येतय पण मग आपले जमिनीचा ऱ्हास होत चाललाय. जमिनी कमी होत चालली आहे. क्षारांच प्रमाण जास्त वाढलं आहे. मग त्यांना समजावून सांगायचं की बाबा आता सेंद्रिय गरबाचा तुझ्या च्या शेतीमध्ये कमी झालय, मग त्याच्यामुळे तू गांडूळ खताचा वापर कर, शेण खताचा वापर कर, कंपोस्ट खतांचा वापर करा. त्याच्यानंतर एवढ्या ओ वारण्या मारण्यापेक्षा तुम्ही आता दशपर्णी अर्कचा, निंबोळी अर्कचा असा वापर करा. त्याच्या त्याच्यानंतर आपण पीक पेरणी आधी प्रतिबंधात्मक उपाय करा, म्हणजे कामगंध सापळे वगैरे किंवा मग जमिनीची जेव्हा आपण मशागत वगैरे करतो. मग ते किती आल. ह असं म्हणजे सर्व त्यांना ट्रेनिंगा वगैरे देऊन, आपले काही कृषी सखी म्हणून काम करतात ते सगळं करून मग त्यांना महत्त्व पटवून द्यायचं मग थोडं थोडं करता करता ऑरगॅनिक कडे आता शेत शेतकरी वळत चालला आहे, मग त्याच्यातलं जरी मग ते काही शेतकरी म्हणतात कि माझं उत्पन्न कमी येईल कमी येतं मग त्यांना सांगून द्याय आता इकडे उत्पन्न जास्त असतं कणी भाव व्हायला कमी असतो.
आणि इकड उत्पन्न कमी असलं तरी आताशी दहा रुपये किलो तो तिकड विकतो इकडे तरी ध तीन चारच किलो झाले उदाहरणार्थ तर इकडे साडेतीशे चारशे रुपय किलो तुझा भाव जातोय म उत्पन्न जरी कमी असेल पण त्याच्या दुप्पट तिप्पटने तुला भाव मिळतो. मग त्याच तुझं उत्पन्न बरोबर येतं परंतु मग तुझीकडे जास्त खर्च हू हू खर्च कमी येतो आणि उत्पन्न पण मग हू आणि मग त्यांना आरोग्याचा आता कॅन्सर सारखे आजार उद्भवत आणि त्याच्यानंतर मग आता किडनी फेल होते रक्त ताच कॅन्सर वगैरे अशा खूप काही कॅन्सरचे प्रकार चालू झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्यास येत आहेत म ते का येतात म त्यांना महत्व पटवून द्यायचं हे काम मी करते आता सध्या आणि मला आवडतं ते खूप छान प्रकारे असं खूप हू
म मूल लहानये का
हा हो माझे मुलगा एक दहा वर्षाचा मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा दहा वर्षाचा आहे मुलगी पाच वर्षाची आहे. ते स्कूलला जातात. आमची शेती वगैरे आहे मिस्टर शेती वगैरे हँडल करतात प्लस ति लगत जोड उद्योग आम्ही ठेवलेले आहेत परिणामी जर काही नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर मग आपलं जर नुकसान झालं तिथल्या पिकाचं तर मग थोडस असं कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे शेळी पालनाचा व्यवसाय आहे दुध पालनाचा व्यवसाय आमच्या गायी मशी आहेत. तशे जोड व्यवसाय आम्ही केलेले आहेत असं म पुढचे प्लॅनिंग पण चालू आहेत आता फळबागा लागवड वगैरे छानपैकी मस्त. सेटल व्हायचं बोस.
हू ह चांगलाय
हू अन् बाकी काय अभियाना सोबत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त मी आता महिलांच्या आरोग्याची सक्षमीकरणा मध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत वाढतय महिलांमध्ये त्याच्यासाठी मी आज वी आर मोर कंपनी मध्ये जॉईन झाली आहे आता.
हम् हम्.
हू हू त्याचे पण मग काय हेल्थ प्रोडक्ट असतात त्याच्याने हेल्थ हे ठेवलं जातं आरोग्य चांगलं ठेवलं जातं त्याच्यावर पण मी काम करते. शिबिरांचे आयोजन करतो हू आणि त्यांच्यानंतर म आपण आपल्या शेतकरी असतील त्यांचे शेतकऱ्यांची शेती शाळा वगैरे घेतो बियाणे प्लॉट वगैरे कसे घ्यायचे काय घ्यायचे ते बियाणे प्लॉटवर प्रतेक्षित करून दाखवायचेे हे सारे काम करत असते मी.
हा कृषीशी निगडीतच आहे तुमच सगळ काम.
हम्म, माझ कृषीशि निगडीतच असत सगळ काम. पण मला आवडत पण. माझ शिक्षण पण त्याच्यातच झालेल होत. त्याच्यामुळे मला आवड पण आहे खूप त्याची. बाकी अजून अस काही उदाहरण आहेत का तुमच्या इथे की तुम्ही त्यावे तीना लाभ दिला आहे त्यांना फायदा झाला आहे बवा अस. तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे कशी केली ती मला थोडीशी माहिती द्या ना तुम्ही.
हो हो भरपूर उपजीविकेसाठी पण काम कर ते मी. गरीब महिलांना उद्योग व्यवसाय उभा करून द्यायचा. कर्ज उपलब्ध करून द्यायच.
हम्म आणि कर्ज कमी म्हणजे आता
कमी व्याजदराच असत ते. बँकेच फक्त सत्तर सात, वार्षिक साठ टक्क्याच आहे.
हम्म हम्म हम्म हम्म
गटामधून एक टक्क्याच.
हम्म, अस तुम्हाला वाटत नाही का तुमची पण काहीतरी व्यवसाय व्हायला हवा. काय
हो मग वाटत ना.
हम्म हम्म, काही नवीन प्लॅनिंग वगैरे आहेत का तुमच्या काही अशा.
नाही अजून तर काही नाही केलेला प्लॅन.
का बर तुम्ही अभियानात कोण म्हणजे किती वर्षापासून काम करताय.
पाच वर्षापाासून.
हा हा बरेच वर्ष झाले मग तुम्हाला. म असे काही अनुभव सां चांगले अनुभव आले असतील. काही वाईट अनुभव आले असतील. कसा प्रवास चालू झाला तुमचा.
हो एकदम छान. आधी मला म्हणजे काहीच माहित नव्हत. घराबाहेर पण जायच हे नव्हत. बँकेत नाही. आता सगळे काम व्यवस्थित होऊन जातात.
हम्म हम्म हम्म हम्म सर्व कामे होऊ जातात. तुम्ही तुमची ओळख तयार केली असेल ना मस्त.
हम्म, म्हणजे कोणी ओळखत नव्हत गावात. महिला आता कोणत्या पण कोपऱ्याला गेल तरी सगळया महिला ओळखतात.
हम्म हम्म हम्म, अस एक तुमची आवड पण निर्माण झाली. आवडीमुळे तुमची ओळख निर्माण झाली तिथ. हम्म, बाकी अजून, तुमच गाव बरच मोठ असेल ना.
हो मोठ आहे.
हॅलो, हम्म हम्म हम्म म्हणजे
अमच्या गावात.
हम्म हम्म, तुम्हाला काही अडचणी येत असतील काम करताना.
ह आता नाही येत आहे.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म मुलगी कॉलेजला कुठे जाते मग.
नाशिक
हो का, हम्म हम्म हम्म मग काही नाही बरीच मोठी आहेत. चांगला अनुभव आहे तुमचा कामाचा तुमच्यात पुढील कामासाठी खूप, खूप शुभेच्छा, नूतन वर्षाच्या, गुढी- पाडवायच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडुन खूप, खूप शुभेच्छा. बाकी अजून काय प्लॅनिंग वगैरे? थँक यू. बाकी अजून काय प्लॅनिंग वगैरे, तुमचे काही तुमच्या कामानं याच्यामध्ये?
हा तर. हो नवीन अजून कर्ज उपलब्ध करून द्याय
हम्म, हम्म. तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटल, थँक्यू सो मच ताई.
थँक यू.
हं, हं चालेल वेलकम.